हॅलो
हा आवाज येतय का?
हा येतोय ना
एक तर रेनचा प्रॉब्लेम आहे आमच्याक रेन जाते येते
हा ना काय करत्या तुम्ही?
आम्ही आता शताातून आले शतात गेले होते पाणी पाहला आव घ्यायला म्हटलं राात पाणी हा एखा नाही पाणी आताच चालू झालाय कालपासून
हा ना आले का पाणी म्हमी
पाणी आलंय पण रा थोडं आखोडचत ना हम्म म्हणलं माझ ना आठ दिवस जाऊन देऊ म्हणून करू सुरुवात
हा आम्ही बी आमचे बी बारीकलेस आहेत म्हटलं अजून आठ दिवस जाऊनच येऊ रविवार तस ना नाही ना आले
तुमचेकड डोंगर बाग आहे म्हणला लवकर येत असतील उभारीच्या रानांना
येत्यात हो पण मग यंदा नाही का इंद्राणी जे वाढ ते रूपून टाकले आम्ही ना ते रुपंचरबच वाढले हे
हा का म्हणजे या वर्षी इंद्रायानी नाही केली का?
नाही इंद्रायणी आहे पण असं घरी खायला कर दुसरं भात तर रूपम टाकले तर ते इंद्रायणीचे वाढत पण ते रूपमच्या राब वाढत नाही असं झालं
गरा राहते का हाळा
हा गरज रातेय दो्ही करायच आहेथे
हा नाही राहत का तुम्हाले?
नाही हळभात लावतेच नाही आम्ही पहिले लावायचं
हम्म.
पण आज हा सगळे पुराचे वावरहेती. थोडं पाणी पाडलं तरी डोंगाचं पाणी सगळा शेतात जमा होतय
आमच्याक तर जरा येतच नाही हाळस लावायला लागत असं माळखंडाचं आहे ना पाण्याचं हे नाही तुझ.
हा ना.
वरळ नाही काय नाही वरच पाणी पडेल तेवढंच.
आम्ही असं दुसऱ्या वळाला पण पाईप लावले ना मग त्या पाईपाने पाणी पण घ्यायला लागलं त्या शेतामध्ये.
आमच्या शेतातून वळ जातच नाही ना त्याच्यामुळ मग वळाच पाणीच नाही घेता येल.
हा ना.
हम्. मग काय घराबाात काढल काही करत असतील ना कधी.
हा गवहार बरे राहते ना आमच्या आले काही खायापुरती वांगी. बटाटे असेल.
हम्. बागत नाही राहत का दुसरं काय टोमॅटो वालपापडी प्या.
थोडे थोडेचय ल नाहीग वागे विकायला.
घरे खाया पूरता करतेत अस.
हा बाकी इताांबाट राहते त तेे खायापुरतीच करते. ते
हम्. बरं आहे ना घरचं तरी बागा आहे विकत घ्या ना पेक्षा नाही का.
हा.
विकत घेण्यापेक्षा बरं म्हटलं घरचा भाजीपाला थोडा थोडा. आमचं तर हा बातमी गला का दुसरं काहीच नाही करत
हा ना पिरी पाण्याचाही साधन नाही का.
पाण्याचं साधन नाही आणि ते मुरमा ते ना हो. नाही रबी काही म्हण वाळून जाते.
नाही का आमच्याकडे रगन चांगले होते ब आमच्याकडं. ते वांदर येत आता त्याच्यामु ळ म का ते वालं पेरल्याबरोबर थोडं दोन पानंत. उतरून आलं तेव्हाच खाऊन घेते ती म्हणजे कशा
हा ना आता त्या वांदराले काही करता येत नाही नाही का.
हा ना उन्हाळभर कसे शांगा खायला भेटतात कडूवालाच्या गोडवालाच.
हम.
भईमग राहायचा पहिला थोड सांगच हा ना. थोडे फरवते त्याच्यात.
आणि मग बाळी बी मग डाळीं ते लागल विकत आणायच त.
आम्ही दरवर्षी त म्हणजे नाही का टाकेतला तिकडनं बीतीिंग्या वरून गोडवाला विकायला त्यां ना.
म दरवर्षी टाक्यादरूनच विकत घेते. वीस किलो दहा किलो वीस किलो.
तिकडं हा त्या बीतीिंग्यात का तिकडं भरपूर वाल होतेत ना. चलाव कर हम् आपल्या का होत पण मग आता तेवढे मेहनत
मी ना बी ना आपण खतम मारायला लागलो जास्त त नाही खातना मु बिवा या रब्या खा होती नाही
हम लोकांना आपण किती सांगितलं आयुर्वेदिक वापरा शेंद्रेखत वापरा रे लोक काही नाही ऐकत पीक पाहिजे फक्त जास्त.
पीक पाहिजे माल पाहिजे जास्त नाही का?
हा पण खातना जमीनीची किती नु ण होते ना पहिल्या सारख्या जमिनी नाही राहिल्या कसदार
कधदार नाही राहिल्या तर माणसां मानेच जमिनीची गोष्ट झाली
हा
ह
तरर टाकला तर पिक येतही नाही तर नाही तस माणसाला वी गोळ्यावरषध असलं तर चांगल नाही तर तही नाही चांगल असं झालंय माणसंलागतकीत काय होईल तर सांगता येत नाही नाही का
हा
आजार एवढं भरपूर वाढलेत या रासायनिक खातनी शर असं तंदुरुस्त राहिलाच नाही
हाण
आम्ही तर जास्त करून आयुर्वेदिकच गोळा औषध वापरत
ह ना आणि एरिया तांदळात खूप जास्त वापरतोय
हम
आमच्याकडं सेंद्रेयक टाकूनही व्यागतो सगळा धुऊन जातो
हा
मग त्याच्यामुळं कुठं ग तो टाककी नाही
हा का नाही आमच्या तर जास्त करण आम्ही आता सेंद्रे खतालाच सुरुवाती केली
हा ना घरी काही जनवर आहे ते?
नाही नाही ते ना कंपनीच आहे ना आयुर्वेदिक
हा का
हा मग तेच आणले ति खत काही घरात आहे पण खध पदार्थ मसालाेत किराणा तिथून चांले भरून आता आम्ही
कुठून आलेल आहे तो?
ते स नाच कंपनीचे अनलेट. शिनार शॉपी वरून
हा का? हा
गोळ्या औषध आम्ही तेच घेतोय ना आता त्या कंपनीचे तर बरस फरक पडला नाही का आता ते घेतोय त्यापास दवाखान्यात म्हणजे जास्त जायलाच नाही लागत
हा ना
सगळे आजार भेटत आहेत ना
हा
म तेे सानेत आहे च्या पावडर आम्ही तिथं वापीरीतोय
हा का नाही कुठून बोलले कुठून आणते ते?
ते शिन्नरला शॉप हे एक म्हणजे दुकान आहे असं
हा का?
हा तिथून आणायते
हा हा म्हणजे एक दिवस असंच मला एक माणूस भेटला होता
हा
त्यो तो आयुर्वेदिक विषयीच काहीतरी बोलत होता म्हणून म्हटले नाही का
हा का तुम्हाला पाहिजे असेल तर मंग जाऊया ना आमच्या इथं काय एक एक्सट्रा आणेल मग
बघू ना घरच्यांना विचारून मंग
माग नाही काय एवढी आपण दुकानातून घेतोय तसेच पण मग च्या चांगलं राहतं त्याच्यात केमिकल मिक्स नाही राहत नाही का?
हा मला कस्टमर आलय ते पावशेर पनीराला
पावशेर पनीर ला कस्टमर आलय
हा का किती मिनिटं राहिले? म्हणजे तुमच्या दुकानात पनीरही राहते का?
हा मला कधी लागलं आता आपण सणावाराला समजा करतोयच नाही का कधी पाहुणे आले तर मग येत जायचं घ्यायला
हा हा येऊ ना न्यायला हम्म कस्टमर कुठलं जवळच हायत का लांबच?
हाय जवळचच हाय ती जवळ हह च्या पाणी झाला का नाही?
चहा-पाणी नाही अजून घरी कोणी नाही मी एकटीच आहे.
आणि मुलगी
मुलगी नाही दोन्ही मुलंचं हाईत हा आता तो लहान हाय तो तिकड मुंडेगावला इंग्लिश मिडीयम हाय
आणि तिकडं काय हॉस्टेलला हेला हाय का तो?
हा हॉस्टेलला हाय
हा का काय ते तो आस फॉर्मशूट होते तेच्या तर्फे लागेले आहे का तुम्ही टाकेले व्हय
नाही नाही आदिवासी विकास भाऊ नंबर लावलाय
हा
आन मोठा जातोय इथं टाकेरला तर तो ही नव्हता घरात आताच आलाय
हा ना तूला किती तिसरीला हाय?
नाही हाय आठवीला हाय तो
म्हणजे त्याचा पहिली पासून नंबर लागले का तिकडं?
काय माहित कसा नंबर लागलाय त्याचा हम हा चांगलय ना शिक्षण शाळा चांगली हाय
तवा सगळे शाळेतच होत्या का?
हा इकडच होतो शाळेला
हा ना
हम.
हा मग काय पाहिजे आता माझ्याच वर्गामध्ये यंदा आहेत अन पुढच्या वर्षी चौथीला. पुढच्या वर्षी चौतीच होईल ना त्याची.
नाय पाचवी ला गेला का मग ती परीक्षा द्यायला असती. सांगायची फेब्रुवारी महिन्यात परीक्षा राहते फॉर्म भरून द्यायचा.
हा‌. हा.
आन मग परीक्षा झाली का मग नंबर लागतोय तो. त्या लय लांब लांब नंबर लागत्याती.
हा.
पण मग शाळा चांगल्यात नाही का आणि शिक्षण ही चांगल हाय. आपल्या खर्चाच्या मानान.
सगळा खर्च वगैरे आपला त्यांचा राहतो का आपला. सगळा खर्च व्हाया पुस्तक आपल्याला राहत असतील ना.
नय नय नाही सगळं त्यांचच राहतं तेच देतात तिकडंन शाळेकडून.
हा का. आपण फक्त पोरं नेऊन पाठवायचं.
हा.
हा.
महिन्यांतून एक वेळेस भेटायला येऊन देतात. फोन करून देतात कधीतरी‌. बोलायला.
पोरणचा लता कपडा धुवायला पोरणला
पोरानीच करायचं सगळं.
हा.
हम्.
त अधून मधून फोन करून देत असतील ना.
हा देत्यात ना फोन करून. सर देतात ते बोलायला. हम्म.
मग बाकीे.
बाकी का नाही ग आवणीचच म्हणला घेऊ तर. पा रोपच नाही मग म्हटलं थांबवून घेऊ न‌ई का?
हाव ना आज काय अंगनवाडी वर गेल्या
हा आताच आले दोन वाजता. तकडन आले मग जेवण झालं मग गेले होते बघायला येत का कोण. परत पावस ही आला जोरात मंग आले फिरून परत.
हा नंद एक पाऊस आलता आता एवढंच. आ मग मग जोरात आला होता आता.
हा का. ते पावसामध्ये काय करता येत नाही ना ते भिजुन जात सगळं.
हा.
काय?
काय नाही मंग ते.
कोणी म्हणलं कोणी आलाय का? हम हम.
गिराईक.
त्या लोणचे संपले का तुमच्यातले?
लोनचे आहेत ना.
कोणतं कोणतं होते?
जा ना लाग बघ ना मँगोचे आहेत. लिंबाचे आहेत. आंब्याचे आहेत. लिंबाचे आहेत. आंब्याचा चुंदा म्हणूनय
करवंदाच आहे का?
करवंदाच नाही. मी आणलाच नाही विक्रीला म्हटलं आता कोणी घेत नाही एवढं मग करवंदाच आणलाच नाही. पाण्यातले हा तुम्हाला पाहिजे असेल तर मग आणेन ना... हाय ना
म्हणजे असा छोटा आहे डब्बा आहे का मोठा आहे?